हा तुम्हाला माझा आवाज येतोय का
हो-हो येतोय बोला
हा तर मी आज तुम्हाला माझ्या दैनंदिन दिवसाबद्दल सांगणार आहे.
हो बोला ना
हॅलो हा तर जस की हा जर आपल्याला हेल्दी रहायचं असल आपल्याला सकाळी लवकर उठायला पाहिजे. जवळ-जवळ पाच किंवा सहा वाजता मी उठते रोज
अच्छा
हा आणि उठल्यानंतर थोड्या वेळ असंच जिथं -जिथं, जिथं उठतो म्हणजे जिथं झोपलेलं असतो तिथे थोड्या वेळ बसून मग व्यायाम योगासन असं करते मी रोज जेणेकरून आपली बॉडी वगैरे हेल्दी राहते.
अच्छा
आणि आपलं कुठलं बी अस अंग किंवा काही दुखत नाही त्यामुळे रोज उठून मी व्यायाम करते.
अच्छा
त्यानंतर थोडाफार अभ्यास करते मी माझा बोर्ड आता बारावीचे म्हणून तर मग त्याचा अभ्यास करते आणि मग एकच दोन तास अभ्यास केला की सात किंवा आठ वाजता मी आंघोळ करते.
हम्म
आंघोळ झाल्यानंतर मी स्वतःचा नाश्ता हा स्वतः बनवून घेते आणि नाश्त्या म्हणजे तुम्ही मला विचारसाल तर मी हेल्दी नाश्ता करते जसं की अ जस की कडधान्य किंवा ड्राय फ्रूट्स किंवा पोहे वगैरे असे जे हेल्दी महाराष्ट्रीयन नाष्टे आहेत ते खा खाते सध्या तरी जास्त तरी मग नाश्ते केल्यानंतर जी घरातली आपली काम अस तात की भांडी घासणे किंवा फरशी पुुसणे हे सगळी कामं मी करते रोज
ठीक आहे.
आणि हे कामं वगैरे सगळे आवरून झाले की माझं कॉलेजचा वेळ होतो तोवर मग मी कॉलेजला सुद्धा जाते आणि कॉलेजला गेल्यावर मग माझी जे लेक्चर्स असतात ते सगळे लेक्चर्स अटेंड करते लेक्चर्स अटेंड जवळ जवळ म्हणजे तीन किंवा चार वाजेपर्यंत लेक्चर्स असतात. सगळे लेक्चर अटेंड करून मैत्रिणीसोबत थोडा वेळ राहून. मग मी घरी निघायला येते जवळ जवळ मला. माझ्या घरापासून ते कॉलेजला पोहोचत तोपर्यंत अर्धा पिऊन तास लागतोच.
ठीक आहे
मग ते पोहोचल्यानंतर लेक्चर्स वगैरे करते मी त्यांत कॅन्टीन मध्ये जाते तिथे काही खाते वगैरे आणि मग घरी निघालंय ते क्लासला निघण्यासाठी निघते पहिली तर
हम्म
आणि माझा क्लास अस सहा वाजता काही तरी मम्मी चार चार पाच वाजता कॉलेज मधून निघते. आणि नाही तर मग बस स्टॉप वर जाते. बस स्टॉप वर जाऊन बस पकडते. आणि तिथून क्लासला जाते आणि माझा क्लास एक तासाचा असतो मग तिथून आधी क्लासला जाते. क्लासच लेक्चर अटेंड करते आणि तिथून मग. मैत्रिणीसोबत जवळजवळ एक किलोमीटर लांब आहे माझा क्लास माझ्या घरापासून मग क्लासला जायचं तुम्ही झाल्यानंतर तिथून मी माझ्या मैत्रिणीसोबत पूर्ण एक किलोमीटर चालत घरी जाते. जेरीकरून माझं चांगलं पण रोजचं होत.
अच्छा
हा मग घर गेल्यानंतर आपलं तेच रोच. मम्मीला थोडस मय स्वयंपाकात मदत वगैरे करते. आम्ही सगळे जेवन घेतो. आणि मग आता झोपायच्या आधी मी ब्रश सुद्धा करते आणि ब्रश केल्यानंतर मग झोपून घेतो आम्ही पैसा हा माझा दैनंदिन दिवस असतो. तस तुमचा काय? आहे तुम्ही सांगू शकता ना.
आता तू जस ज्या पद्धतीनें सांगितलंस की तुझी दिनचर्या काय आहे. किंवा तू तुझ्या रोजच्या रुटीन मध्ये काय करते तर काय काही जणांची वेगवेगळी म्हणजे प्रत्येक जणांची वेगवेगळी दिनचर्येया असते बरोबर.
अवघड आहे बर.
तर त्यामध्ये कोण सकाळी लवकर उठ तर कोण सकाळी लेट उठत. अशी सर्वांची वेगवेगळी दिनचर्या असु शकते.
हा हो असते सगळ्यांची असते. तुम्ही कधी उठतात. तुम्ही सांगू शकता?
आता बघ मी तर आता मी तुला म्हणजे अस सांगते कि प्रत्येकाची वेगवेगळी दिनचर्या असते. ते किंवा वेगवेगळे एक्सपिरियन्स असतो बरोबर. कोणी कुणाच्या कामामध्ये वेस्त असत. तर कोण घरातल्या काममध्ये वेस्त असत बरोबर.
हो बरोबर.
हा तर तसच आता बघशील आता तू तुझी दिनचर्यामध्ये काय काय सांगितली. ज्या ज्या गोष्टी सांगितलीस की, तू सकाळी लवकर उठतेस. व्यायाम करतेस. तर वायाम मध्ये तू जस बोललीस ड्राय फ्रूट्स किंवा जे महाराष्ट्रीय नाश्त्याचे पदार्थ आहेत ते पदार्थ त्यांचा आहार घेते. पण तेवढ तेवढाच आहार आपल्या शरीराला पुरेसा आहे का नाही ह्याची काळजी पण आपण घेतली पाहिजे. जस की तू जर ते पोहे वगैरे खाण्याऐवजी त्याच्याबद् मखाने किंवा रोस्टेड मखाने. किंवा ड्राय फ्रूटस. अ रोस्ट करून, त्याची व मिल्कमध्ये पावडर करून पिणे. ते सुद्धा पोस्ट जास्त प्रमाणात तुला एनर्जी देवून तुझ दिवसभराची जी दम म्हणजे दिवसभर चालून किंवा कॉलेज अटेंड करून तुझी एनर्जी लो होत असेल तर एनर्जी बुटस बूस्ट करण्यासाठी तू या गोष्टी वापरू शकतेस. म्हणजे पिऊ शकतेस. एक पेय म्हणून तू ड्राय फ्रूटस किंवा मखाने याजस स्नॅक्स किंवा एनर्जी गेन करण्यासाठी तू वापरू शकतेस.
हम्म
परत जर बघित बघायला गेल तर आता तू जस बोलतेस की तुझ ट्वेल्थ चालू आहे. तुला स्टडी म्हणजे, सारख स्टडी स्टडी स्टडी असते. तर तू बदाम वगैरे जास्त प्रमाणात जास्त प्रमाणात खाल्ले पाहिजे. जेणेकरून तुझी बुद्धी तल्लक होईल. हा तर या गोष्टींवर तू जास्त लक्ष म्हणजे जास्त भर टाकला पाहिजे.
ठीक आहे. बरोबर बोलताय तुम्ही. अजून काय वाटत तुम्हाला? काय बदलाव करायला पाहिजे.
रात्रीच तू लाईट फूड खाल्ल पाहिजेस जे जेणेकरून अ तुझ तुझ्या झोपेवर नियंत्रण राहील. कारण की, जेवढ आपण म्हणजे वजनशील किंवा जास्त लवकर न पचणारे अन्नप्राशन करतो. तर आपल्याला जास्त झोप येते. बरोबर जस की हेवी जेवण म्हणत. हेवी जेवण केल की आपल्याला जास्त अस कंटाळा येतो. किंवा जास्त झोप येते. तेच तू लाईट जेवण केल जस कि रात्रीच फक्त सलाद किंवा कुठल्या तर फळाचा ज्यूस. किंवा नुसता फलाहार केलास.
हम्म.
तरी चालू शकते. जेणेकरून तू सकाळी लवकर उठून तुझ डायट रुटीन फॉलो करू शकतेस.
अच्छा.
आता तू बोलतेस की, तू इथून चालत जातेस. परत क्लासला चालत जातेस. तर त्यासाठी तुला एनर्जी लागत असेल तर, त्यासाठी तू म्हणजे असं घरातून टिफिन वगैरे मध्ये असे कोणता पदार्थ नेतीस जेणेकरून तुला दिवसभर एनर्जी मिळेल.
नॉर्मल किंवा कधी मी फळ, फ्रूट, फळ वगैरे नेते किंवा भाजी पोळी. जी घरी बनलेली असती.
पण मग त्यामध्ये तू काय ऍड करायला पाहिजे? माहित आहे का. आता आता तू जस बोललीस की तू चालत जाते तर त्यासाठी तू पाण्यात चिया सिड्स वगैरे ऍड करून पिल पाहिजे. जेणेकरून तुला एनर्जी राहील किंवा तुझ्या पाण्याचा जस शरीराला जो पाण्याचा साठा लाग तो. तो जास्त प्रमाणात भेटेल तुला असं. अ काय बोलतात डेझी फील होणार नाही. म्हणजे चक्कर आल्यासारखं किंवा उन्हाळ्या चा त्रास होणार नाही.
हम हम.
परत लिंबू पाणी म्हण. किंवा आपण असं आता घरात शेक वगैरे तर सर्वजणच बनवतात बरोबर. तर काय करायचं. बदाम आणि मखानी रेस्ट करून त्यांची पावडर करून एक शेक बॉटल येते किंवा शेकर येतं त्यामध्ये एक ग्लास दूध बरोबर बसत. तर एक ग्लास दूध आणि ती पावडर तू पीत राहिलीस अस तुला दिवसभर असं सारखं भूक लागल्यासारखं पण होणार नाही. किंवा तेलकट खाणं पिणं होणार नाही.
हा.
अशी तू तुझी म्हणजे म मी माझ्या पद्धतीनें सांगते की अशी दिनचर्या केली पाहिजे किंवा अशा प्रकारचे डायट केली पाहिजे.
जेणेकरून आपण हेल्दी राहू शकू. असंच तुम्हाला सांगायचं आहे ना.
हा आता सकाळच बोललीस तू लवकर उठतेस बरोबर.
हा.
तर सकाळच लवकर उठलीस तर ना. तू एक बीटरूट आणि गाजरचा ज्यूस करून घे. आता जेणेकरून मॉर्निंगमध्ये कसं आपलं ब्लड सर्क्युलेशन फास्ट असतं. आणि आपल्या किडनी ब्रेन आणि हार्ट ला ब्लड सप्लाय होत असत.
हा.
तर, तर त्या गोष्टींसाठी म्हणजे सकाळच जर तू हे प्राशन केलीस जस की, बीट किंवा गाजर किंवा ते दोघांच मिश्रित ज्यू स. तर ते तुझ्या शरीरासाठी जास्त म्हणजे अ काय बोलतात ते गुणकारी ठरेल.
हम्म हां.
आणि जर तुला जास्त हिटचा त्रास असेल किंवा उष्णता जास्त असेल तर तु काकडी देखील खाऊ शकतेस.
अच्छा त्याने पोटात पाणी राहतं कारण म्हणून ना?
हा काकडी देखील खाऊ शकते. किंवा वेगवेगळे प्रकारचे सलाद बनून खाऊ शकते, दही खाऊ शकते. साथ घेऊ शकतेस.
हा
ह्याच्याने कसं हे हे सर्वे हे सर्व लाईट डायट आहेत जेणेकरून तुला असं वाटणार नाही की तू कायतरी हेवी हेवी घेतेस आणि
हां
असं थोड्या थोड्या वेळाने खात राहिल्यावर तुझं मन पण असं विचलित होणार. नाही की हा बाबा मी हे तेल कट खाऊ किंवा तूप कट खाऊ असं.
बरोबर आहे.
थोड्या थोड्या वेळाला काहीतरी पित राहिल किंवा खात राहिल तर आपलं - अ मन असं तेलकट तुपकट खाण्याकड जात नाही.
मग त्याने आपण हेल्दी पण राहू शकतो.
हो
ठीक आहे तुम्ही जे सांगितले मला बदलाव करायला ते मी नक्की करून बघेल. माझ्या आयुष्यात माझ्या दैनंदिन दिवसात.
ठीक आहे चालेल.
तुमचा वेळ दिल्याबद्दल खरंच खूप खूप थँक्यू तुम्हांला.
हा
हम्म